हा बोल की
हा ते ऍडमिशन विषयी जरा माहिती पाहिजे होती ग पुढं बीकॉमच्या याला
वीिकॉमच्या
होय त खु होय
माझे आर्ट्स यायच आर्टस होते
आच होती काय जरा माहिती पाहिजे होती का
हा हा बिकॉमच आहे की चांगलं बीिकॉमच पण
हा हा मग तेच म्हणत होतो मग पुढच्यात काय काय वेकन्सी देण जॉबच्याात पुथडं काय करायचं मी
आहेत भरपूर कॉमर्स बँकेत वगैरे जॉब भेटू शकतोय
ह आणि कुठलं कुठलं मग त्यात काय
सीर वगैरे हह
बँकिंग एकच आहे का आणि कुठले कुठले आहेत म्हणलो त्यात
आहे सी ए वगैरे आहेत ना त्यांच्याकडे पण करू शकते भरपूर आहेत त मला
भरपूर असतात ना तसं कॉमर्स वाल्यांचं काय माहित नाही नाही एा
कॉमर्सच पण असतय हा जास्त
हा
जास्त करून आहे ना बँकेमध्ये असते बघ कॉमर्सच
त्याला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते ना
हम् बँकेच्या डायरेक्ट भरती असतात की
मला म्हटलेलं कोणतरी बँकिंग करायचं झाल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला लागत का
म्हणजे तेच थोडा अभ्यास कराय लागतोय अ
नाही नाही एक एकदाा म्हणते खूप टप असते कशाला घ्यायला लागल्यास म्हण म्हणतो बा तुलाच विचारायचं म्हटलं मग
नाही तसं काय नसतय हे म्हणजे स्पर्धा परीक्षा तस नाही बी स्पर्धा परीक्षेचा वेगळा अभ्यास आणि त्याच म्हणजे अभ्यास सेम असेल पण भरती वेगळ्या असत्या का एमपीएससीच्या वेगळ्या बँकिंगच्या वेगळ्या म्हणजे बँक स्वतः घेत्या मेन ब्रांच आहेत ते
हा हा तेच काय कळना राहते त्यामुळे लय कोण सगळ्या सायन हा ह तेच म्हणत सगळ्या सायन्स वाल्या आहेत हा हा
बोल बोल
ह तेच ग सायन्सच्या सगळ्या मैत्रिणी आहेत ग मग बीकॉम वाल्यांना कोणाला विचारायचं म आता कॉमर्सच
हम्म हम्म काय नाही एवढं
हम एवढं काय नाही सोड दीक्षाने पण घेतलं की बीकॉमच तिज पण बीकॉमच झालंय
ह हम तिज कम्प्लीट झालंय ना?
होय असतय भरपूर असं काय नाही म्हणजे एकाच ठिकाणी तसं काय नसतय त्याला
नाही ग एकेकदा म्हणते कशाला घ्यायलागल्यास खूप टफ असतय उगच तुला अभ्यास झेपणार नाही स्पर्धा परीक्षा ते ना आधीच भीती घालाय लागल्यात ग म्हणून म्हटलो तुलाच विचारून घ्यायचं व्यवस्थित मग तुझ ग्रॅज्युएशन कंप्लीट हाय ना
होय ग्रॅज्युएशन कम्प्लीट त्याज भरपूर आहेत बघ टॅक्स मध्ये येतय अकाउंट एक्झिक्युटिव
ह बघतो आत्ता ऍडमिशन करा हा ऍडमिशन करायचं म्हणतोय आता बघूया मग कधी अजून ऍडमिशन सुरूच व्हायचेय आमच्या कॉलेजच त्याज्या आधी म्हटलो सगळी विचारपूस करून घ्यायच
काय म्हणलीस
त्याज्या आधी विचारपूस करून घ्यायची म्हटलो ग हा हा बोल ते मा ते ग ऍडमिशन केलेलं बरं पडत नाही तर मग नंतरन लय त्रास होते ग मग
हम्म
अकरावी बारावीकेल्यानंतर मग काय कळत नाही फूड का ह ह म आता करते मग त्यालाच ऍडमिशन मग बघते मग त्याला डॉक्युमेंट्स काय आपले दहावी बारावीची लागणार
हा
हा डॉ म्हटलो काय काय लागतील आत्ता
तेच की आ तुझं सा एल सी असते ते शाळा सोडल्याच असते ते एल सी म्हणून ते मेन लागतय आणि रिझल्ट आणि बाकीचं काय आय डी वगैरे आधार कार्ड तेन
हो ह म्हणजे आपण जे बारावीला भरले ते थोडं तेराविला पण तेच
हम्म म्हणजे त्यामधून तुला अस सांगेल म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊ शकतोय आपण असं असल ग. म्हणजे इतर सरकारी नोकरी असतात का नाही. त्यांसाठी स्पर्धा परीक्षा देऊ शकतो आपण बीकॉम केलं तर असं आहे.
अ हो मग कोल्हापूरमध्येध्ये चांगलं कॉलेज कुठलं आहे मग.
कोल्हापूरमध्ये आहे की विवेकानंद कॉमर्स कॉलेज म्हणून आहे ते पण चांगलंच आहे की आणि
अ जात महावीर कॉलेज ला.
कॉमर्स कॉलेज मला ले लाब पडते ग कसं मला स्टेशन हे ज टर्न आलं बस मला बस गावत नाहीत मग आमच्या राहण्याची
हा मग तिथं महावीर कॉलेज आहे की जवळ
मग राहायचंच म्हणते ग येऊन जाऊन करण्यापेक्षा नाही का म सी बेच साईड ला पाहिजे सीबीच्या साईड ला पाहिजे ग तणा ब कस बसेस गावत नाही कोण मग विवेकानंदते मी
तिकडं कोणतं हय काय माहित नाही बघायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे.
इकड.
तस एखाद चांगलंं बरं पडेल ना.
हम्म आहे सड चांगला आहे साईड चांगलं आहे. हम्म.
ह तेच मग बघ्या मग आता त्या हे जम हा हा हच्यात वकानंदमध्येध्ये वेगवेगळे आहेत ना. सायन्स पास न सगळेच म्हणजे. ठीिकश.
होय
ते हॉटेल मॅनेजमेंटच काय आहे ना तिथं
हम् बहतेिक असेल काय माहित नाही जास्त.
एक तर होते. एक मित्री नव्हती तर तिन फीले सांगितली का म्हणून नाही म्हंटलं मग राहून देत. एक लाखच्या आसपासचे ओपन वाल्यासन
होय.
मग घरचे म्हणले तेवढं कशाला राहून देत मग होय.
मग ते डी आर के कॉलेज आहे तथच हे हच्या कशी. भिंदी चौकात.
तस. ते इकडचं काय माहत नाही ग तेजच पत सांगितलं मग तिलाच विचारून आलो. मग ती म्हटली एक लाख रुपये आणि अ युनिफॉर्मचा आणि वेग असते वीस हजार मग येणे जाणे दरोजच. मग खूप खर्च होते मग राहून देच म्हटले.
हम् हम् ओपन मध्ये आहे तुम्ही.
हो ओपन मच की मग ओपन वाल्यांना चान्स नसत ना.
हम्म. फी भराय लागत.
त्या.
प्र आलेले हो त्या्या ब्युटीच्या क्लासमध्ये होत्या.
हा हा मला असं काय मेसेज टाकलेला येणार आहेस का म्हणून सगळे येणार आहे तृतीय. तर मी मुला तर पाण्याला मग कशी येऊ सांग. तिला पण आता चार पाच महिने झाले नाही भेटलेलो. तर बघता कधी कलपला येत. ती जॉब करते का नाही ग आजुन तर बोलणच झालं नाही का घरीच असतात.
चालेल ग.
बोलण झालं
माझ्या सोबत मला नाही भेटली. दिक्षाला भेटले.
हा हा चहापाणी झालं का मग.
होय आताच तुझं?
म आणि काय. पण झाला आता जेवण चाललंय बघ.
तुझा झाला चहा हम्म.
पाच वाजता होतो मग सात वाज हो मी जेवन करते. मम्मीला पण सगळा ताप देऊन चालत नाही ग. त्या आजारी असता मग आपण थोडं थोडं काय त मदत करायची. तू करतेस का नाही अस.
ह्याव. हम्म कधीतरी.
काय ग हा हा. दररोज नाही आवडत का माझ कडे एक टाइम असते मग संध्याकाळच माझ्याकडे सकाळच मम्मीकडे. आणि काय?
आमच आणि काय नाही बघ. मग.
आजारी आहेस का काय.
होय जरा पावसात भिजलो त्यामुळं सर्दी वगैरे झालेली.
ते हाऊसन थोड थोड त्रास होते. आ त्याला
होय.
करतो.
बरं बरं हा हा.